हॅलो.
हॅलो. हॅलो. कशी आहेस?
बर आहे. मस्त. तुम्ही कशा आहात?
मी मस्त.
आज काय?
हॅलो.
हा बोला ना आज काय आहे नवीन? आज काय बनवायचं?
आज आज आज खिचडी भात.
खिचडी भात बनवायचा कसं बनवणार हो ताई?
अ कांद दोन कांदे घेणार दोन टमॅटो घेणार त्यांना कापणार.
हा
अख्खा मसाला घेऊन. त्याची फोडणी देणार.
हा
तेजपत्ता वगैरे त्याच्यात कांदा टोमॅटो टाक. निम त्याच्यात पाणी विणी वगैरे टाकून.
हा हा काय करायचं सुरुवातीला कांदा वगैरे चिरून घ्यायचा का परत टोमॅटो चिरून घ्यायचा दोन तीन मिरच्या घ्यायच्या अ मॅगी मसाला घ्यायचाय मॅगी मसाल्यामध्ये छान लागत. मॅगी मसाला घेतल्यानंतर तांदूळ वगैरे घ्यायचे. आणि मगदाय टाकली ना मग एकदम बेस्ट होते. स्वीट मस्त लागते. खिचडी बात हा. अजून बिर्याणी मध्ये पण थोडेसे अ असंच हेच टाईप करायचं. फक्त बिर्याणी मसाला घ्यायचा लकी लक्कीचा माहिती आहे ना? तुम्हाला?
हो.
हा लकी तो बिर्याणी मसाला तर त्याने पण चव म्हणजे टेस्ट खूप छान लागते. तुम्ही बिर्याणी कशी बनवता म्हणजे त्याची रेसिपी सांगू शकता का मला? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज नाही येते तुमचा?
हॅलो.
जेवलात तुम्ही
हॅलो.
जेवलात का तुम्ही.
आवाज नाही येते ताई तुमचा.
हॅलो.
बोला ना ताई.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा आवाज
आवाज येत नाहीये.
मी पण इकडून हॅलो हलो कर हा आता येतोय आवाज.
आवाजच गुंततोय नेटवर्क प्रॉब्लम तील
कदाचित तसंच असेल काही आता येतय का?
हो नेटवर्क प्रॉब्लेम असेल हो आता येतोय का करताय मुलं
आहेत खेळतायत. बाळ काय करतय छोट मोठं.
खेळते दोन्ही पण.
हा आता किती वर्षाचे झाले ते?
हॅलो. हॅलो. आवाज येतय का आता. हॅलो.
आवाज नाय जात तुमच्या तिकडे.
हॅलो. हॅलो.
हा बोला ना
आवाज कायत नाहीे काय माहितीय
काही आवाजच नाहीय ते मला पण मी तुम्हाला हॅलो हॅलो करते तुमचा आवाजच नाहीये.
हो बहूतेक रेंजच नाहीे मला.
हम्म बहुतेक रेंज नाही आहेे ना त्याम
हो
बिर्याणी भात कसा बनवता तुम्ही ताई?
बिर्याणी भात का?
बिर्याणी
अ कांदा टमॅटो चिरून घेते
हा
आ समजा दम बिर्याणी जर बनवायची असेल तर तांदूळशी शिजवून घेती. तेजपत्ता वगैरे अख्खा मसाला ते टाकून
हा छा
आणि अ होय
कांदा चिरून तो म्हणजे कांदा उभा चिरून तळून घ्यायचा आहे ना
हो तळून घेते टमॅटो ते मसाला ते टाकून अ लकी मसाला चिकन बिर्याणी मसाला टाकून
चिकन धुवून घ्यायचं चिकन धुतल्यानंतर दही अ जिरे पावडर हळद मीठ मिक्स करायचं तळलेला कांदा वगैरे टाक मिक्स करून घेतल्यानंतर ते मुरायला
ओ
हम्म
नंतर बारीक कांदा टोमॅटो कोथंबीर पुदिना हिरवी मिरची मीठ घालून वाटून घ्यायचं सगळं. नंतर ते पण अं पण तळून घ्यायचं नंतर ते सगळ मिश्रण गार झाल्यानंतर जे आपण मुरईला ठेवलेलं असत जे मटण असत तर त्यामध्ये मिक्स करायच
हो त्याच्यामध्ये ते टाकून
हा मग एका पातेलीमध्ये ते सगळं त्याच लेप लावायचं एक आणि मग तव्यावर काही मिनिटं शिजून घ्यायचं.
हो. ह हॅलो हो हॅलो.